हॅलो
हॅलो. हो. होताही येतो यावज
हो. बोला
हां. काय म्हणताय पाऊस वगैरे कसा आहे तुमच्याकडं
व्यवस्थित आहे, आमच्याकडे. चालू आहे बारीक बारीक हळूहळू तुमच्याकडे कसं आहे.
आमच्याकड काही आज नाही पाऊस आज तर नाही काल वगैरे होता थोडा.
हो वातावरण होऊन, जात पण काय जसा पाहिजे.
हा, बरोबर आहे.
हा. हम्
आज जरा आमच्याकडं हो गरमीच आहे. थोडी येईल एखाद्या वेळेस रात्री वगैरे पण एवढं काही नाही अजून, पावसाचं वातावरण ते.
हम्म तेच ना थोडं, यायला पाहिजे, त्यांनी
हो पिकं वगैरे. हो, हो. भरपूर आणि उशीरा पण पडला ना.
हा.. हा.. हा.
हा, या वर्षी पेरण्याचं उशिरा झाल्या ना? आपल्या सगळीकडच्याचं.
हो, पण आता लोकांनी कसं पेरण्या केल्या गेलेल्या आहे ना मग जस पाहिजे तसा पाऊस पडायला पाहिजे ना.
हो पण ते निसर्गाच कसं हा त्याच्या मनावर असतं आपण थोडंसं पड म्हणल्यान पडणार आहे ते आणि आता थोड्या दिवस उघड म्हलं तरी ते बंद होत नाही ना निसर्गाच ह निसर्गाच त्यापुुढं कोण आपण मानव जाऊ शकत नाही हो ना?
नाही ते तर आहे हम्म
पिकं वगैरे चांगली असतील ना मग तुमच्याकडची सध्या?
हो चांगले पण मग जसा पाहिजे तसा पाऊस नाहीये ना. कधी कधी ऊन पण पडून जातं त्यांना पिकांना थोडासा तरी बारीक रिमझिम-रिमझिम का होईना चालू राहिला ना म्हणजे ते पाणी पिकांमध्ये मुरत हा नाही तर मग ती कोरडी होते किंवा जास्त जोरात पटल्या सगळं.
हो बरोबर आहे ते तर हम्म म्हणजे तुमच्याकडं कांद्याचं वगैरे पीक आहे का सध्या?
हो कांद्या आणि डाळिंब डाळींब निघतील आता पुढच्या महिन्यात हो. त्याच्यामुळे कसं कांद्यांना पण पीक थोडं
हम्म हम्म हम्म डाळिंबाला पण जरा असं कमीच लागतो ना पाऊस?
हो कमीच लागतो ना.
हा.
त्याला फवारणी वगैरे मारलेली असते ना मग त्याला जास्त पाऊस नाही लागतं. असं नाही तर मग ते झाड पण करत हो कारण मग ते खराब होऊन गेले म्हणजे पानं खराब झाल्या का ते फुलं पण खराब होतात त्याची.
हो बरोबर आहे ना पाण्यामुळं हम्म हम्म
आणि ताळिंबाला द्यावाच लागतं फवारणी वगैरे कंटिन्यू कराव लागते ना.
हो नाही तर मग ते किडायची जरा शक्यता पण असते ना गळून पण पडतात. हा
हो त्याच्यामुळे व्यवस्थित फळ असलं का मग भाव पण व्यवस्थित भेटतो.
हो बरोबर आहे हम्म
तेच ना सध्या तुमच्याकडे कोणते पिक आहे. आता डाळिंबाच पीक व्यवस्थित आता व्यवस्थित आता पुढच्या पुढच्या महिन्यात निघतील आपले
होय हा म्हणजे असं ट्रान्सपोर्ट वगैरे करता असाल मग
हो मग ट्रान्सपोर्ट असतो ना
म्हणजे कस त्याला मेहनतच घ्यावी लागते ना.
हो आठ आठ पंधरा दिवसाला त्याला फवारणी द्यावा लागते. हो फवारणीचे हे पण कॉस्टली असतं. त्यां त्यांचे प्रोडक्ट
हो हो भरपूर कॉस्टली असतात ते.
हो जेवढ होतं पण पण हे लावलं आपण तेवढा निघायला पण पाहिजे.
हा हा म्हणजे पहिल्याच वर्षी लावलेय का आता तुम्ही?
नाही नाही याच्या आधी पण लावले होते.
हो का
त्याच खूप मोठं झाड असतं ना कांद्या कांद्यांसारख्या नाही बुआ असं ओली घेऊन लावलेलं अक्च्युली त्याचा मळाच असतो ना पूर्ण फक्त आपण बाग घेत राहतो
किती वर्ष राहते मग ती एकदा लावली तर
ते त्याच्यावर ना असं तो एक तरी कीटक आहे तो ज पडला नाही ना तर राहता भरपूर दिवस पण मग झाड खराब झालं ना म पूर्ण बाकी काढून टाकावा लागतो ब्रस्त किड्याच काहीतरी नाव आहे ते किड कीटक नाही पडलं पाहिजे फक्त त्याच्या पान खराब नाही झालं प हो म्हणजे फवार नाही करावेच लागते त्याच्यात तेच म्हंटलं ना फवारणी जास्त इम्पॉर्टंट राहते म्हणजे आपण कांद्याला कसं थोडसं दिलं तरी होऊन जातं तसं त्याला नाही आहे ना म्हणून त्याचं तर पीक कमी घेतलं जातं आपल्याकडे.
हो बरोबर आहे ते आहे आणि कांद्याला पण जास्त पाऊस जमत नाही ना ते लगेच अस विरगळून जात हो म्हणजे पाणी पाणीच होतं ना ते सगळं
हा मग तेच ना पाऊस असा पाऊस पाहिजे याला
हा हा
कांद्याला म्हणजे ते उळे ना असं झोपून नाही जाणार
हा आमच्याकडे अस पाऊस श जास्त कांदा घेत नाहीत म्हणजे कस अस पाऊस जर लागला कंटिन्यू तर मग ते आखच्या आख शेतच ते विरगळून जातं ना मग गवतच राहतं सगळं असं. त्याच्यामुळे मग पावसाळ्यामध्ये ज जास्ती घेत नाहीत आता हे थोडा पावसाळा संपला की मग हिवाळा वगैरे चालू सुर होईला का असा कि मग सगळेजण असं आपल्याच घरी रोप तयार करतात असं हा वाफ वाफ म्हणजे ते नाही का वाफ्यामध्ये टा असत्यात बगा अस हा मग ते आपल्या घरीच रोप तयार करायचं आणि मग ते पं व दिव लाो म्हणजे उगवायला तर मग त त्यां तिकड शेताची सगळी तयारी करून ठेवतात ते हा नांगरून म्हणजे त्या सगळे जरी नाही नांगरलाच सगळ्यांनी अगोदर जरी नांगरलेला असलं तरी त्याची बरीच मशागत कराव लागते ना
हा हा हां
हा मग ते असे मोठे मोठे सऱ्या वगैरे करतात काही सऱ्यावर लावतात काही असं वापे करून लावतात काही जण थोडस ला लातात म्हणजे मोठ होण्यासाठी त्या अस स्पेस पण सोडतात थोडस मध्ये चार चार बोट किंवा असं दभर टिचबर असं मन तसं. हा मग ते इकडें रोप उगेपर्यंत इकडे सगळी मशागत करून ठेवतात
शेतीच नांगरून वगैरे ठेवलं का मग खूप पेरायचं काम करा.
हा मग फक परत ते लावाव लागत ना पाण्यात. हे करून तस लावतात आणि रे पण मग अ! हो स कांद्याच्या रोपासाठी जरा माणसच लागतात ना
हा म तेच!
हम्म हो ते असं काही मशीन वगैरे आपण न्हाय लावू शकत. आता खुरपणी वगैरे तसं तननाशक ते फवारू शकतात ना आपण पण लावताना ते मग गेलं त्याच्याच पायात. पडावं लागत पहिल्या सारखे मजूर मिळत नाही आता पहिलं कस ह काम मागायला वगैरे ते यायचे अस तर आता गरीब राहिलच नाही कोणी राशन वगैरे त्यांना सगळं मिळत.
आणि त्यांचा रोज पण जास्त होऊन गेला आता सध्या तो पण आपल्यालाही झाला पाहिजे ना
आता ते लाडक्या बहिणी काय काय कशाचे पण पैसेच मिळायला लागलेत सरकारकडून. मजूर लोकांचं! खूप अवघड झालंय आता मिळणं हम्म बळच त्यांच्या हाता पाया पडून आम्ही काहीही हे करत करू लागतात ते करू लागतात म्हणून असं म्हणजे जवळ त्याच माणसांना ते घेऊन ही यावं लागत मग पु पुढ काय नाहीत खुरपण्यासाठी वगैरे पण एवढी नाही काही त्यांच्या माग लागण्याची गरज आता तननाशकच फवारतात आमच्याकड पण सगळे असे लोक
हा हा हा हा!
कारण इलाजच नसतो ना ते काही एका दुसऱ्या माणसाचं थोडंच काम असत ना खुरपनी वगैरे आ मग हा मग आ ट्रॅक्टरनी वगैरे नंतर ते माती वगैरे मधल्या सऱ्या फोडायच ते छोटे ट्रॅक्टर पण भरपूर निघालेत ना आता
हा आता आता भरपूर ऍसिड असे निघाले का.
हा शेतीचे अवजारे भरपूर निघालेत हा अनुदानावर वगैरे ते मिळतात हा! मग ते मग मोठ झालय थोड कांदे क नुसते कांदे जर लावले बरेच जण अ ऊसामध्ये लावले कांदे, उसाच्या स सऱ्यामध्ये हा तर मग ती उसाच्या सऱ्यातले मग ते उसाला सारखच पाणी द्यावं लागत ना मग त्याची कांद्याची पात वगैरे ते वरची थोडी सुकली की आपण कांदे काढ तो ना काढणी करतो त्याची पण ऊस सात जर लावले तर मग ती सुकू देता येत नाही ना इकडे कांद्याची पात सुकत बसावेत तर इकड ऊसाला पाणी कमी पडत हा ते कोवळेच काढाव लागतात ऊसातले वगैरे आणि जर आपण अस सेफ
मोकळेच कांदे चांगले ते काढायला पण सोपे पडता आणि त्यांना पोषण पण व्यवस्
हा त्याच पोषण हा आणि तो टिकतो कांदा त्याचं पोषण झालं ना व्यवस्थित म्हणजे त्याच आयुष्य पण म्हणजे जास्त वाढतं, जास्त दिवस टिकतो तो. हम्म म्हणजे नासायचा वगैरे नासायचा वगैरे प्रश्न येत नाही कारण ते कांद्याची पात थोडीशी वर वरती थोडी वाळू द्यावी लागते ना अं म्हणजे निब्बर होऊन चांगली हम्म तर मग कांदा व्यवस्थित ठिक त म्हणजे आपल्याला पाणी पण कमी करता येतं ना अस सेपरेट कांदा लाव हा आमच्याकडं म्हणजे आणि कस जास्त कांदे लावले शेतकऱ्यांनी कि त्याला भावच राहत नाही
राहत नाही जास्त तर पण हो त्याच्यामुळे भाऊ नाही सापडत पण आता सध्या आहे भाऊ म्हणजे चालू आहे ना आमच कांदा काढणं हे भरून ठेवत ना एक एक ट्रॉली व्यवस्थित जाते
हो आता इकडं पण वाढलंय आमच्या कड पण पस्तीस हो पस्तीस चाळीस आहे. ह हो आणि एकदम लावल्यावर अस तर परवडतो ना एकदम पाठवल्या लांब कुठं.
ना तशी
मेहनत खूप आहे मजुरावर खर्च आणि आजकाल त्या फवारण्या निघाल्यात सगळे आणि ते औषध वगैरे खूप प कॉस्टली राहतात न. हम्म. पण
ठीकए.
दर भाव पटत नाही.
हो ते पण आहे नाही तर मग वाया जायचं. हो ठीक आहे चालेल चालेल ह छान वाटलं बोलून
हो मला पण छान वाटलं